ह चौघे निघाले ते पण निघाले.
हा हा.
हॅलो,
हा बोला
ह ह हा आता मी ट्रीप लाभ निघालेले आहे. हा मी ट्र्रीपला निघाली आता सातारा ला तिकडे.
हा हा हां हा.
तुमचं जेवण झालंय का? हा तुम्ही आता काय कराय लागलाय? सेवन फ्री आहे म्हण. अच् आम्ही पण सगळ्यांचा प्लॅन झाला त्यामुळे निघालो होता
हा हा सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी
हो स्टाफ आहे माझा स्टाफ सोबतच चाललेली आहे. नाही नाही स्टाफ आहे हॉपिटलचा स्टाफ आहे ना त्यांच्यासोबत
हा हा
तुमच्या तिथ पण जवळ रिसॉर्ट वगैरे? हो जॉब करते ती जॉब करते. ते तुमच्या जवळ आसपास आणखी रिसॉर्ट वगैरे काय?
रिसॉर्ट नाही हो इकडं आमच्याकडे नाही -नाही.
कोल्हापूर ला आहे. बघा कोल्हापूरला आहे बघण्यासारखं.
होय ना.
कोल्हापूर?
कोल्हापूरला आहे ना तिकडे भरपूर आहे राधानगरी
हा हो -हो.
म्हणजे आम्हाला तिकडचा पण एरिया कळेल ना आमच्या इकड साताऱ्या साईडलाच असतो फिरायला जास्त.
हा -हा -हां इकडे कोकणमध्ये आहे की फिरायला भरपूर अ.
हो कोकणला ना.
ह.
पॉईंट आता लई भारी एवढे चांगले -चांगले -चांगले पॉईंट माहत नाही आम्हाला आत्ताच आम्ही.
हा कोकणला कि गणपतीपुळे रत्नागिरी पावस.
हा गणपती पुळे पाहिलेलं गणपती गणपती काय वरच्यावर झालेले आहे दोन वेळेस दोन ते तीन वेळेस झालेल.
हा- हा. तिकडे पण आहे खूप बघण्यासारख गड किल्ले.
हॅलो. ये फिरायला कधी.
हो. आमही पण जे जातो. आम्ही पण आम्ही पण जातोय की.
या वर्षी कुठ गेलता?
ह्या वर्षी अक्कलकोट पंढरपूर तिकडे गेलो होतो देवाला गेलो होतो.
मागच्या आठवड्यात मी गेलते तिकडे.
ह हां.
मगच्या आठवड्यातहा मगच्या आठवडत गेते मी पण बघन माहिजे का.
मागच्या आठवड्यात गेल होते बघा मी एकोणीस तारखे गेले होत.
एकोणावीस तारखेला जाणार मी शनिवारी गेल ते मागच्या वेळा.
हा -हा मी एकोणीस वीस
मा हा हा . गुलबर्गा वगैरे ते सगळं बघून आले ना छान असा वा. लाग पणनर पोराग बाबा
भरपूर आहे.
लोकांना तिकट होऊणार तेेव्हा बसणार नाही
हो हो होय
हा खूप म्हणजे खूपर ड कोन का नाही
हो हो कडक आहे.
तुमचं काय सांगा.
हो होय ठीक आहे सगळं.
ोलते आता मेटवर हाच म्ह का खलीन बरोबर घज ले्या गयामध्ये मी आता गवर्मेंट हॉस्पिटल ला आता.
हा हा हां चांगलंय चांगलंय.
गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि जाऊ लाते हो नर्सिंग नर्सिंग स्टाफ आहे ना मी. त्या तुम्ही काय करीनता हो खूपच छान आहे हम्म हासईब-
हाऊस वाईफ.
हॅलो!
हा हो हो
तुम्हाला हाऊस वाईफची सवय म्हणा- नाही नाही. पूर्ण दिवस जातो काहो तुम्हाला घरी?
आम्हच्या मशी आहेत, शेतात जाय लागते.
तुम्हाला पुरत नसेल दिवसभरात. दिवसभरात वेळ पुरत नसेल म्हंटलं. भारीये
थोडा वेळ विश्रांती करायची.
हा दुपारच्या वेळेत आहे थोडाफार पाहिजेल तेवढं. कंटिन्यू किती फिरणार आहे माणूस. नाही नाही अजून काय हाय. हॅलो ठीक आहे न. होतं आमच पण ठीके.
हा
भांड्यावर यां चालते तुम्हांला पुन्हां ऐकू येते नां
होय होय
हॅलो येताना ऐकू? हा चालेल चालेल ठेवा. ओके.